हॅलो हा बोला.
येतोय का आवाज हां मी म्हटलं हा फ्री हाये का विचारच होती ग्रुपवरच तुमचे पण बाकी आहेत ना?
हा माझे दोन बाकी आहेत पण, काही तरी ॲप ला इश्यू झाला त्यामुळ म मी तुम्हांला रिप्लाय नाही दिला.
हो का का बरं लागतं नाही का तिकडनं?
हा म्हणून मी नाही केला फोन तुम्हाला.
ओके ओके.
हा ठीक आहे मग हा कॉल, हो आवडला हा कॉल झाल्यावर मग मी तुम्हाला कॉल करेल.
ओके, ओके, ओके ओ
काय म्हणताय झालं जेवण वगैरे.
हो जेवण वगैरे झालं मग आता फ्री झालेली मग समोरची पण फ्री आहे का ब बघून म्हटलं.
हा मी होते फ्री पण म मग अशी एका लेडीजला कॉल केला. पण कट झाला फोन.
हो का?
हा.
मग कमी झाला असेल रेडिंग मिनिट.
म्हणून मी थांबवलं माझे दोनच कॉल राहिलेत ऑक्चुली. मग मला पुढचा टास्क आलाय ट्रान्स्क्रिप्शनचा
हा ज्यांना पूर्ण झालेलेय म आलेलाय ना. का सांग म्ह कला हा. पाऊस आहे पण कमी ये ओ. कमी ना म्हणजे असा तेवढ्या पुरता येतो श्रावनसरीन सारख. असं जोरात पाऊस नाही, पाहिजे असा एकदम असा हवलेला. नाही का असा जोरात पाऊसच नाहीये.
ह आमच्याकडे खूप जोरात पाऊसे.
हो ना.
हो म्हणजे आला की एकदम जोरात येत तो आणि मग बारीक बारीक येतो पण मग पाऊस कंटिन्यू चालूय.
हा मग तसं इकडे पण चालूचे पण मग एवढा नाहीये आहे ना तर तस पाऊस आहे नाहीये असं पण नाही म्हणता येणार एकदम कमी.
हा हा आता जुलै महिना चालू झाला म्हणल्या न
म उलट लेट झालाय ना पाऊस लेट झाला.
हा लेट तर झालाचे एक महिना लेट झालाय गेल्या वर्षी एक महिना लवकर आलेला.
एक महिना लवकर आलेलाण, वर्षभर पाऊस होता.
हो ना. दिवाळीमध्ये पण पाऊसच होता.
हा पण आता लेटचे आता पुढे येणार तर शेतकऱ्याचं नुकसान करणार. असं होईल आणि आता काहीच पिक पण लांबणीवर होणार पेरणी वगैरे सगळंच लांबलं ना ह्या वर्षी.
हो आणि मग जोरात जर राहिला कंटिन्यू पाऊस पाच साहा दिवस अस कंटिन्यू राहिला
थांबून जाता काम हा काम पण थांबून जात. ना त्यांचं सगळं थांबत मग अस. हम्म काय जेवण वगैरे झालं.
हो झालं तुमचं झालं जेवण.
हो. हो आमचं पण झालं मुलांना शाळेत न घेऊन आली मग सोबतच जेवण करतो कसं नंतर मुलं जेवायला नाटकं करतात ना.
अच्छा हो नाही बरोबरे.
त्याच्यामुळे त्यांच्या सोबत बसल म बरोबर आपल्या बरोबर जेवण करत.
जेवण करतात हा ना
हा नाय तर मला हे आवडत नाही मला ते आवडत नाही. मंग मला हे नाय खायचं ते नाय खायचं असे नखरे असतात त्यांचे
हो ना
सोबत जेवायला बसले का मग कसा व्यवस्थित जेवतात.
हो नाय बरोबर ये.
हूं
पण पावसाचे मंग मुलांचे पण शाळेत जायचे खूप हाल होत असतील. छत्री, रेनकोट वगैरे सगळं
आणि पाऊस बरोबर शाळा तरी लागतच ना सगळं सोबत सोबतच न्यावं लागत. हम्म आणि बरोबर शाळा भरायच्या वेळेस शाळा सुटायच्या वेळेस कंटिन्यू पाऊस येतो बरं का. येत नाही इतर वेळेस येत नाही पण आता शाळेचा टाइम झालेलाय आपल्याला निघायचंय लगेच त सुरू होऊन जातो.
हा पावसाला माहितीय आपल्याला कधी बाहेर जायचं तेव्हाच येणार. आपण घरात बसल्यावर नाही येणार.
नाही येतं ना ते सांगतेये ना नाही येतं. मग पाहिजे त्याची गरज आहे आपल्याला पण.
पावसाची पण गरजये नाय तर मग आता ऊन एवढं कडक होतं तर मग पा - पाण्याचे पण हाल होत होते.
खूपच कडक ऊन होतं.
हो ना खूप उन्हाळा कडक होता या वर्षीचा. बाहेर निघायची सुद्धा इच्छा होत नव्हती. भयानक ऊन होत. म आता. तसच आता हे सगळं लेट लेट म्हटल्यावर मगं कायं.
हा ना अधिक महिना आला ना त्यामुळच.
हा तसं पण अधिक म महिना आला का पाऊस पण कमीच असतो त्या वर्षी.
हा ना.
हम्म. असं म्हणतात बा पूर्वीपासून ऐकलेलं ये की अधिक मासाच सर्व- लेट लेटच चालतं.
म्हणजे हा म्हणजे नेहमी सप्टेंबर मध्ये वगैरे येतो तो ह्यावेेळेस मे मध्येच आलं वाटत.
हो ना आ आधिक- मास शक्यतो शक्यतो येतो मेच्या जूनच्या असचं असतो पणं हा मे एप एप्रिल, मे किंवा हा आशा किंवा मगं एवढां पुढे नाई जातं.
ते म्हणजे माहित नाय तीन वर्षातन एकदाये
तीन वर्ष हा एक वर्ष एका वर्ष आडं आता या वर्ष आलेला ना आता पुढच्या वर्षी गॅप जाईल आणि त्याच्या पुढच्या वर्षी अधिक मास येईल. तिसऱ्या वर्षां
हा पणं असं कधी समजू जून यायच नाय शक्यतो पण ह्या वेळेस ते काय झालं सोशल मीडियावरती अधिक. मासाच खूप ते ट्रेंडिंग व्हिडिओ वगैरे केलं हा.
खूप भाच्यांच कौतुक. ते खूप आणि मोबाईल मुळे खूपं
आणि मोबाईल मुळ खूप ते अ हे केलं गेलं त्यामुळ समजलं मगं
म्हणजे अधिक मास याविषयी जास्त काही माहिती नव्हती.
माहिती नव्हत हा.
नाही ना ह ह ह नाही पण आता मोबाईल मुळे हे ना बऱ्याच गोष्टी
म्हणजे माणसं हळूहळू ट्रेंड करत जातात, छोट्या, छोट्या गोष्टींचा
अ छोट्या, छोट्या गोष्टींचा ट्रेंड करतात, प्रत्येक गोष्ट सेलिब्रेशन करायची प्रत्येक गोष्ट नाही का मगं ते सोशल मीडियावर टाकाय ची मं त्याच्यामुळे कसं आता, आता, आधी आधी हे केळवण, लग्नाचं केळवण, वगैरे हे प्रकार पण नव्हते म्हणजे होते, नव्हते असं पण नाही म्हणत मी, पण कराय
असं हे नव्ह त कि ट्रेंड नव्हतं, किंवा ते व्हिडिओज वगैरे, डेकोरेशन वगैरे वगैरे हे असं एवढं काही नव्हतं जास्त
इतकं, इतकं, ट्रेंडिंगला आहे ते प्रत्येकाच अ मं ह्या दिसता, लग्न म्हटलं का लगेच त्याच्या मागे ते आलं
हा आता! वट पौर्णिमेच बघायला गेलं तरी, पहिलं एवढं काही नव्हतं आता नवी नवरी, असू किंवा जुना म्ह जुन्या लग्न झालेल्या महिला असू त्यासुद्धा तो ट्रेंड फॉलो करतात ते व्हिडिओ कराय त रील बनवायची
हो हो बरोबर.
हा मग पहिलं हे असं काही नव्हतं.
नव्हत ना पहिले असं काहीच नव्हतं आता सज मोबाईलमुळे सगळंच ट्रेंडिंगला आलंय, आणि ज्या महिला कधी करत नव्हत्या त्या रोज आता जा
हो त्या गोष्टी कराय लागल्यात
लाग लायाचं असा! चला त्याच जगाबरोबर आपण पण बदलायचं मग काय
हा मग काय करायचं आपण पण मग तेवढंच एन्जॉय करून घ्याय
मग काय? तेच ना त आपण ब ददल तरच आपल्याला पण मं बऱ्याच गोष्टी माहिती होतात आनी हे हे फोनमुळे त अजून नवीन, नवीन माहिती व्हायलाग
माहिती होतात आणि मग आपल्या मुलांना वगैरे पण म तेवढंच सांगता येत पुढं जाऊन
नाही तर काय पुढ, पुढची पिढी त कशी राहील काय माहित नाही अजून,
हो ते पण आहे हो!
आता तरी, आता तरी आहे, म्हणजे आपलं मध्य म्हटलं तरी चालेल
हो! ठीक आहे पण पुढे सांगता येत ना नाही माला नाहीत मुल वैगरे माझ जस्ट आताच लग्न झालं. आठ महिने जाऊन
हो का हम्म बरं मग काय टेन्शन नाही अजून बुवा द्या
हा माझं आत्ताच लग्न झालं म्हणजे सात महिने पूर्ण झाले. मग मी घरीच असतें. मी अगदर जॉब करायचे मग त्यातलाच माझा एक कोर्स आहे तो कम्प्लीट करतेय मी
हा मी हा सोडून दिलं म्हणजे दुसऱ्या गावी आल्या त्यामुळे
हा हा हा मग लग्न झालं माझ जॉब सोडलं ना मग
हा बरोबर मग घरी बसून कायतरी करायचं बोर होता सवय आहे पहिल्यापासून जॉब
काहीतरी करत राहायचं हो बरोबर ना बरं मग ग्रुपला जॉईन झाल्यामुळे काहीतरी नवीन नाही का
हा नवीन तेच ना
ना या ग्रुपला जॉईंट
अ नाही आत्ताच झालं एक आठवडा झाला.
मग हे फोन कॉलचं तुमचं पण आताच चालू केलेलं आहे का?
हो हो मी फोन करते आता तुम्हाला
ओके चालेल.
हा छान वाटल बोलून तुमच हा हा